काय आवडलं चा ते
तुमच झाल्या
हा आमचं पण झालं बाबा
होय त्याचा आता संध्याकाळच तयारी चालू आहे बघ आता लोडझाड केलं
हा हा अ आमचं पण आता संध्याकाळच सुनबाई करायला तयारीला लागल्याता हम्म आता मी गोठ्यात जाऊन धार काढणार का
होय तुमच मस्त्री पण नाही तोय
होय होय मसरं पण आहेयची मस् तीन चार मसरं आहेत का
होय हा म्हणजे नुसता मस्रत आहेत गायर वगैरे नेत
नाही गई पण आहे की गई हा एक मस आहे आता सध्याच दुधाचं आणि एक गई गाब गाब गेल्या एक मस पण गाब गेल्या अस चार आहेत आणि पिल्लू दोन आहेत असं मिळून सहा आहेत
हा हा चांगली गोष्ट आहे की मग दूध ते ना असं घरगुती घालतायस का डेअरीमध्ये
होय डेअरीला आपण गोकुळ डेअरीला पण घालतो आणि परत इथर रतीप पण आहे की घरगुती ऐश्वर्या घेत्या की हा
होय होय तुम मग कस लिटर दतायसा
आ मी सत्तर न देतो बघा का
हा हा म्हणजे पस्तीस रुपये अर्धा लिटर देतायचा
होय होय पस्तीस ला अर्धा लिटर तर गावात कस दर आहे तेच तसच आहे वाटत की
होय होय तसच ऐके हा हा आणि मग गाय कसली हाय
गाय आमचं काळ पांढरं ते काय म्हणतात कि ते पॅचच आहे नय जर्शी पण हाय आणि आता देशी पण गिरगाई मध्ये पण एकय ती आता गाबरयला गेली अं आणि जर्सी पण हाय
हा हा मग घरगुती पण दोन्ही पण परवडते की मग काय नाही दे घरगुती घातलेले पण हा हा ते ते एक व्यवसायच आहे कि म तुमचं डबल व्यवसाय करताय हा
करायचं तेस बडद्याडायचं काय करतेस केल्याशिवाय पण काय होत नाही का आमची पण शेती कस दीड पावणे दोन एकर एवढे शेती आहे माहेरची केले थोडे आत ते ते म्हणता ना ते काय तर करत जायचं त्यामुळे नदी येऊन गेले त्यामुळे आमचं पण त्यासं भरपूर नुकसान झाले नाहीे
हा हा
मग ते परवा एकोणीसला जे गेलं क नाही त्यावेळी एवढं नुकसान झालंय म्हटलेस काय बघायला नको घरामध्ये त्यांच पाणीऊन ल सगळं काय म्हट घरचून शेतात ून स ला नुकसान झालं मग शेंगा आलत तोडायला शेंगाचं पीक गेलं व सोयाबीन आत मूग उडी सगळं आलत सगळ घ ज झा सगळ दोन दोन क्विंटल दोन दोन क्विंटल होत आणि ते नव्व ते पन्नास किलो डाळ असं सगळं घेऊन सगळं ते सगळं ह्याच्यात गेले वाया गेलं म पाण्यात होय पाण्यात सगळं बुडलं का
हा हा मग तुम्ही आधी ते सगळं हलवलं नव्हतता काय तुमचं सगळं सामान ते
म्हणजे हे आम्हाला येत इथं एवढी कल्पना नव्हती ना तेव्हा महा एकदमच महापूर आलते का ते का एकोणीसचा पूर महा भरपूर अचानक दोन दिवसातच ते एकदम एवढं लोड झालं की काय पण वाढलेलं काय कळालंच नाही त्याच्यात
आता इथन पुढं सावधच राहायचं
होय आणि आता ह्यावेेळी उन्हा पावसाच वाट बघायला नाही पाऊस नाहीे
होय हो आता चालू होणार आहे मण सांगितल्यात घ्या आता बघूया खरं कसं होते एक जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पडणार आहे म सांगितल्यात
हा हा हा पडलं तर बरं होईल सगळ्यांचं पिक चांगलं येतील वय काय करायचं.
त्यांचं कामच त्याच्यामुळे राहिलंय पेरणीच त्यांनी पावसाचाच वाट बघाल्यात. होय हा चालते. धारेला किती जातय मग?
अ मी आता सा किती पाच वाजल्यात आता जातो की पाच पाच सव्वा पाच वाजता मी बघतो की तू आता पोरा आल्यात मग बघूया जरासं. तुझं मग एक दहा पाच दहा मिनिटांने तुझा कॉल कर म्हणस मला. हा का चालतय तुझ ऊदेत मला जेवढं माझं हा तेवढं तुझ माझ्याकडनं करून घे. माझाता दोन रा ह चालते आणि आणि काय म. हा.
हा.
तेच हा हा ठेव ठेव चालतं.